हॅलो?
हॅलो?
हा, येते का, आवाज? हॅलो? हो, आवाज येतोय?
हॅलो? बोल, बोला-बोला तुमचा आवाज थोडास चा, तुमचा आवाज, थोडस डिस्टर्बन्स येतोय, वाट रेंज नहीये का, तिकडे? हां हां हां, बोला. हो, नही मालय ना, थोडंसं असं, मधे हे झाल्यासारखं
हो हो, काय म्हणता?
काय नही बोला, बाकी काय?
ह्म, अ जरा, प ठणी असतं, त्या पैठ
हां, आ? तुम्ही कुठंन बोलताय? हां, बोला ना- हां, येतोय मला आवाज, बोला ना.
आपली
साहन म्हजी, आपली ती पश्चिम महाराष्ट्रत पैथणी, पैथणी बद्दल
पैठ-पैठनिचं. हो, आहेत माझ्याकडे, अशा दोन-तीन हो मला य आवडते, माझ्याकडे पण आहेत, दोन-तीन पैठण्या, आहेत अश्या.
तुमच्याकडे, रेंज नही ये का?
हॅलो?
हो, रेंजचा काही प्रॉब्लेम ये, का? हां, बोला ना, येत-येतोय मला आवाज, हॅलो?
हॅलो? आवाजच नही येत. नको गं, दोन मिनटं थांब,
हॅलो? हां बोला ना, येतोय मला आवाज, हो आला आल
अच्छा-अच्छ, तेचं मला पैठणीबद्दल, जरा माला पैठणी घ्यायची होती नवीन, म जरा माला, पैठणी बद्दल, माहिती सांग ता का? असं.
तुम्हाला कशी पैठणी घ्यायची, म्हणजे कशी पाहिजे तुम्हाला, अशी कुठली? काय म्हणतात ना कलांजली, आजकाल कलांजली पैठणी, जास्त याच्यातमधे, ट्रेंडमधे.
हो ना, हं हं, आता पहिली, कशी आपली पारंपरिक, मोराची पैठणी बऱ्यापैकी, य हे झालेली ना?
आता, ती मोराचीचं असते, पण तिची फक्त, ब्लाउज वर डिझाईन असते, मोराची. बाकी, पैठणी त, ते हां, एक म्हणजे, सेमचं असते, पहिले कशा वेगळ्या, यायच्या आता, हा. आता, कल-कलांजली पैठणी येते, ती कलांजली काय, साधारण आता जशी घेतली, तशी ये तुमची, बा-पंचवीशे हां, बोला ना. पंचवीसे, सव्वीसशे जशी घेतले, तशी.
तशी हा. आणि आपली पैठणी
तसं काही नाही. येवल्याला पण ते नाव झालंय येवल्याचं. पण नाशिकमध्ये पण मिळतात छान पैठण्या असं काही नाही, नाशिकमध्ये पण आता आम्ही मागे घेतली ना. रोहिणी माहिती आहे का? तुम्हाला रोहिणी. रोहिणी साडी सेंटर माहिती दही फुलावर? नाही नाही दही फुलावर दहीफुलावर. हा. ति ती कॉलेज रोड वर त्या काही नाव आहे. मी मागे कॉलेज रोड ला घेतली एक. पण त्याची साडीचा म्हणजे आहे तसं. कपडा चांगला आहे. पण मग ती मला म्हणजे पाहिजे तशी नाही आवड ली. अग्रवाल मधून घेतली मी कॉलेज रोडला. हा. पण त्याच काय झालं माझ्याकडनं ब्लाऊज इतकी तलम येना ती डायरेक्ट ते ब्लाउजच जळलं गेलं माझ्याकडन ईस्त्री करता करता.
अरे बापरे! आणि कुठल्या कलर ची घेतली होती? कुठल्या डिझाईनची? अरे वा! आणि डिझाईन कशी होती त्यावर?
डिझाईन म्हणजे तिचं कापड आपण ब्रासो टाईप नसतं का मध्ये अशी डिझाईन ती आणि गोल्डन किनार हा गोल्डन किनार आहे तिला. आणि रिच आहे एकदम म्हणजे आहे छान आहे. तीन हजाराचीच घेतली जास्त महाग नाही घेतली मी. पण मग आहे जाण पण मग ते ब्लाउजला इस्त्री करायला गेली तर ब्लाउज डायरेक्ट चिपकला. ईस्त्रीला बाई. तशी मी ती केली. तीबाही रिपेर पण मग ते काही उपयोग नाही त्याच्यावर कॉ्ट्रास मॅचिंग ब्लाउज घेतल. घेतला. मीमाझ्याकड ग्रिन कलरच ब्लाऊज होत तेपण असा मोर ते डिजाइनच हात ते दुसऱ्या साडीवरच होत ते. काच व मिरर वर्क च. ते पण छान दिसत. आणि अजून त्याच्यामध्ये मला एक मरुन कलर च आणि राणी कलर च. असं त्याच्यावर घ्यायचे तर ते दोन मी आता आता तर सध्या नाही पण घेईल तसे. ते थोडे वर्कवाले छान दिसतात मग ते. मोती कलर मोती कलरची पैठणी हा.
म मोती हम्म. त्याला कॉट्रस. आता कॉट्स
हा कॉन्ट्रस.
जाळले ना.
हो हो. आणि छान आहे. छान आहे ती. हम्. तस मग तुम्हाला घ्यायच असल तुमी कलाजंली पैठणी छान आहे. त्याच्या मध्ये असा मोरपंखी कलर येतो आकाशीमधला. आणि एक असा हिरवा असं ग्रीन कलर सारखा असतो ना तो पण त्याच्यावर रेड कलरचा ब्लाउज आण रेड कलरची कि किनार अस छान वाटत आसते ते पण कॉट्रा स ते. आणि स्काय ब्ल्यू स्काय ब्लू मध्ये पण आहे. हा.
अच्छा! स्काय ब्ल्यू मध्ये पण. आणि ब्ल्यू मध्ये पणे आलेय ना छान छान कलर पैठनी मध्ये.
ब्ल्यू का? म्हणजे नेवी ब्ल्यू नेवी ब्ल्यू मध्ये का?
सनई सर, असं वेगळ्याच बघा तो
हो, हो, तेच ना मग, तोच ना तो ब्ल्यू कलर हो निळाना तोच तो, असं थोडा स्काय ल्यू थोड डार्क तो थोडा स्कार्ब ब्लू पण असतो अस, हा डार्क असतो बघा हो, हो माझ्या बहिणीच्या सुनेला घेतलेल्या ते मी अत्ता मागे तिची पण तशीच ब्ल्यू, ब्ल्यू कलर येत छान आहे, चालेल आणि त्या रोहिणीमध्ये चांगल्या मिळतात तिथे पैठणी धहनी गेला घेयला त्यांना सांगायचं पैठणी पाहिजे मग तुम्हाला किती किमतीपर्यंत पाहिजे तिथे काय फिक्स प्राईज असते पण छान असतात म्हणजे पैठण्या वगैरे आणि ह हो छान आहेत तिथे
सगळ्या लेडीज कमी किमतीत आपण क्वालिटीला तितकंच महत्त्व देतो आपण फक्त घ्यायची म्हणून घ्यायची नाही असं
तेचं तेचं आपण काय कॉलेज रोडला बघायला जातो त्यांचं शोरूम एवढं हायफाय असतं त्याच्यात सगळं एसी, बी सी, मग त्याची किंमत काढणारच ना ते त्याच्यात मग ते तर हा इकडे जी दोन हजारला मिळते त त तिथे तीन हजारला देतील
हम् हं ह
मग ते माझे मोती कलरच तेचं झालं ना तिथे घेतली तिथे तीन हजारला अग्रवाल मध्ये घेतली मी मग तेव्हात काही साड्यांचे सेल चालू होते तिच्यावर किंमत होती पाच हजार, मग त्यांनी सेलमध्ये डिस्काउंट मध्ये तीन हजार लावली म्हणजे दोन हजार नऊशे नव्या्नव अशी लावलेली होती पण मला आवडली तीन त्यात कलर त्यात दुसरे कलर पण होते, पण काय आता माझ्यासोबत माझे
मोती कलर मला मोती कलरचं कॉम्बिनेशन आवडतं
हम्म, छान येते चांगले पण मगं जे आहे चांगली तिचा कपडा वगैरे खूप छान आहे अशी नेसली ना तर वाटत नाही अशी पैठणी अशी फुगत नाही, काही नाही एक वन टाईम नेसली ना तिला मिऱ्यांना हा हो चापण चोपून मिऱ्यांना असं काही करायची गरज नाही काही नाही एकदम अशी व्यवस्थित बसते हाय नदी छान बसते म्हणजे अशी एकदम तिथचं कपडा वे वेगळाच आहे तिचा असा एकदम मऊ अस असतो ना तसा हा हम्
मला असं व्हायचं पैठणी जर घ्यायची कसले ते येवला यायची येवल्याला छानय काट कारण येवला मार्ग बोलायचं चला ना मुरून
हो हो मी घेतलेले आहे येवल्यावरनं तीन पैठणी घेतलेल्या आहे पण त्या कपडा आहे ना इतका रफ कपडा आहे त्या पैठणीचा ती जर घातली ना इतकं गरम होत ते कधी कधी काढालं कधी सोडलं असं वाटतं खुप असं थोड्याशा फुगलेल्या वाटतात येवल्याला झालेले आहे आता येवल्याच लोक काय जवळआहे येवला, येवला जातात पण आपण घ्यायचे ना, आपल्याला हे काय सांग सांगतात ते, हम्! दुकानात गेलं सांगायचं त्यांना येवल. म्हणजे पैठणी दाखवावं. मग ते पैठण्या मध्ये प्रकार असतात वेगवेगळे दाखवतात ते. आता भरपूर प्रकार निघालेली आहेत. आता ते, हम.
क्वालिटी देेता ते पण.
हा तसचं ना, जसं, जसे अ जशी क्वालिटी असते, त्याप्रमाणे किंमत पण वाढते. जसे गेलं गेलं तर सहा हजार, सात हजाराला पण आहे
हम्म, हम्म, असं, असं हम्म. बरं आहे! बरं आहे. माझं चाललं होत, जरा लग्न होतं ना, म लग्नासाठी.... कशी घ्यायची ग्रीन कलर वगैरे, असं जरा चाललं होतं, म्हणून म्हटलं चला आता बघू यां नक्की कशी घ्यावी, कोणती घ्यावी, प
तुम्हाला, तुमच्या, तुमच्याकडे कुठला कलर नाहीेये, त्या त्याप्रमाणे घ्याय
ची, त्या हिशोबानी कारण का, आपल्याकडं कशे साड्यांचे कलर असतात. त्या पैठणीमध्ये डार्क कलरच येतात, दाखवतात चार- पाच कलर येतात, ते हो आहे, त्याच्यामध्ये पण ग्रीन मध्ये पण छान कलर आहे बर त्याच्यात. ग्रीन म, ग्रीन मधला पण छान कलर आहे. बॉटल ग्रीन त्याच्यात.
हो ना हा... आणि पर्पल असा डार्क जांभळा कलर-
हं! पर्पल एवढा खास नाही वाटत. पण.. हा. पण त्याच्यामध्ये ग्रीन आणि तो आकाशी म्हणतात ना ब्ल्यू कलर
हो.. हो... हो... ते छान वाटत. हम्म! हम्
हा! ए नाही, नाही नेहेलीवती ग त्यांनी. नेहेली नाय, अ, ह नेहेली नाय.
हम्म, हम्म, हम् अच्छा, अच्छ मग मी आता ना, बरं झालं मी तुमच्याशी बोलले. बोलून मला कळालं तरी की कुठली कशी घ्यायची आणि ना शिकत ते! बरं झालं, तुम्ही मला सांगितलं तिथे दही पुुलावर रोहिणे म्हणून.... हो नाशिकलाच असते.
कुठे असं राहतात नाशिकला म्हणजे....
अ नाशिक मध्येच असते मी, असं, पण त्या अ, त्या ज्या पैठणी आहे ना, तुम्ही ज्या घेतलेल्या आहे अ, जी मोती कलरची म्हटला ती कुठे बोलला तुम्ही आधी अ कॉलेज रोडवरन घेतलेली आहे का?
अगरवाल कॅनल, आपलं याला नाही का, राखा कॉलनीमध्ये तिथे, सोनी पैठणीच्या तिथेच थोडसं पुढे एक दुकान आहे ना, ते अग्रवाल साडी सेंटर म्हणून, त्याच्याकडन.
हा.. हा... ठीक आहे, ठीक आहे, चालेल, ठीक आहे मग ठेवते, बोलू मग नंतर परत मी विचारेल तुम्हाला,
ठीक आहे, ठीक आहे, चालेल.